हॅलो हा येतो तोय तोय.
काय करतेयस?
काय नाही. बसले.
झाला काय चहा वगैरे?
हा, हा. तुमच्या इकडे पाऊस पडतोय का?
पाऊस आहे ना आमच्याकडे खूप आहे पाऊस. तुमच्याकडे आहे काय? बाकी काय चाल लं आणि?
काय. नाही
अनु अभ्यास काय करत्या का नाही?
हा, हा. करतो ना. आता मी अकरावी होतो तेवा पहिला नंबर आला माझा.
काय म्हणला?
पहिला नंबर आला.
होय.
हम.
ग्रेट, ग्रेट बाकी काय चालणार आणि?
काय नाही.
काय नाहि. आणि काय मग?
काय नाही. काय तवा. कितवीला हाय?
आं.
कितीवीला हाईस?
काय?
गाव कुठल हाय तुझं मग?
आम.
काय मुंबई गाव नाही गाव कुठल हाय ते विचारतोय?
साधारण.
साताऱ्यात कुठं?
सातात्यात कराड.
हा, हा, ह. हम् हम् हम्म माझं पाटण
पाठ हय अच्छा ठीक आहे
चछचछ काय नाही
अचछा
चहा पिला असत
हो हो तुलाचच
हम्म बिस्किट खालास
मिस्किट नाही खात मी चारज खेतोय फक्त कधी तर
हम्म मुंबई म कुठे राहतेस
मुंबईमध्येध्ये आहे तर नवी मुंबईमध्ये
नवी मुंबई म का
हा
पाऊसला यतामप हा
मातीयच्या ते्या आतार
हो
हे्या आलता
तर आता मी तिथंच राहतो मुंबई मध
तिथंच राहता होय
हा बँड्रा ला राहतो मी
अच्छा ठीक
मी मुंबईमध्ये राहतो ओल्ड मुंबई
हो का
हा
बरं बरं आणि काय मग तुमच्याकडे काय चाललंय
काय नाही
नाही नाही बाकी काय विशेष
पाऊस आलाय आता
पाऊस आलाय होय पावसाचे दिवस आहेत येणार
हा हा हा
बाकी काही टीव्ही चालू आहे टीव्हीचा आवाज येतोय ना
हम्म हा
इथं आवाज येतय ती तुम्ही तारण मेहता बघतायसा का
हो बघतो
त्यातला कोण आवडतं तुम्हाला
त्यातलं कोणच नाही
हा अ अच्छा अच्छा
तुम्हाला कोण आवडते त्यात
कोण नाही कोण नाही असाच बघतो
काय रोज बघताय काय
आमच्या इथल्या आमच्या इथल्या पोरांची चहा सुटल्या आता आमच्या इथल्या पोरांची
होय काय
हा
तुमची शाळा लांब आहे काय
हा माझी लांब आहे
रोज जाता काय
हा हो कॉरेजला आहे ना
हा लांब राहायचं
हा लांब आहे
चालत जाता
चालत नाही ट्रेननं डीवाय पाटीलला जातो
होय
हम्म
तुमच्याकडे फी वगैरे कसं आहे
काय
नी तेनी कसेत
ऐकू येईना
कॉलेज ला फी काय आहे तुमच्या
फी आहे दोन लाख
केवढी भरलाय
काय
मग
मग काय
काय
नाही नाही हळू हळू भरायच.
हो का.
हा थँक्यू.
ह काय झालं?
काय नाही.
हा बाकी काय म्हणताय मग.
काय नाही म्हणे मग एसी लावलाय का तुमच्या घरात?
एसी नाही आमच्याकडे कुलर आहे. कूलर आहे आम्ही कूलर वापर रत होतो फॅन आहे आता काही नाहीय थंडी. गरमीतच जरा वापरला आता बंद करून ठेवलाय.
हा बंदच करून ठेवायचं आपण कुठून,
हा उन्हाळ्यात परत काढायच.
तुम्हाला भाऊ बहीण आहे का?
हो आहे ना दोन भाव एक बहिण. एक मोठा आहे माझ्यापेक्षा आणि एक छोटा आहे.
हा
् त्यांनी शाळा बारावी झालेली. छोटा आता बारावीला.
हा हा आणि
तुम्हाला
हा मला कोण नाही मी अकेला एकदम.
अच्छा! आणि काय मग जोरात आहे पाऊस तुमच्याकडे चालू?
हा जोरात.
हम ह बाकी काय म्हणता?
काय नाही,
ह तुम्ही काय बघता टीव्ही वर?
टि वी डॉरमॉन बघतो, कार्टून बघतो मॅच बघतो.
अ् बाकी जेवण वगैेर झालं?
नाही एवढ्या लवकर नाही जेवून.
नाही करून तर का पण होणारकाय बनवणार आहे अस काय.
काय?
काय करणारय जेवण?
मी थोडी च काय करणार आहे.
का म्हनला?
मी थोडी ना करणार आहे जेवण.
नाहीतर पण काय बनवणारच नाहीतर का.
आा
काय बनवनार माहित असेल कि,
नाहीय ना.
तुम्हाला येत नाही काय बनवता?
नाही.
ह शिकयच.
आा?
शिकायचं बनवायला.
हा हा शिकतो,
होम्,
हम्म हम्म हम्, हम्म हम्म हम्म
काय म्हणताय मग आणि,
काय नाही,
हम,
काय नाही तू कितवीला आहेस आता?
नवी ला,
कितवीला?
दहावी,
नववी ला?
हो,
अई कुठल्या शाळेंत,
हेतच मुंबईमध्ये,
मुंबईत नाव आहे नाही शाळला,
शाळेच नाव नाही, ना माहीत मला,
नाही मा नाव माहित नाही मग शाळेत कशी जगतेस, हा हा तुमच्या इथन विमानं जातात का?
हा,
हा हा हा, विमानात बसलाय काय,
नाही बसलो कधी असायचं, हाय स्वप्न तर आहे विमानात बसायचं.
मी बसून पण आलो हा,
बर बर, हे बघा छान मस्त मस्त वाटलं, असत तुम्हाला विमानात
हा
कशाला गेलता तुम्ही विमानात
आह
कं ना गेलता कुणीकडे गेलता विमाना तू
अ गुजरात ला
नजराच लागेल का कशाला
मॅच बघायला आयपीएल
हो का एवढे श्रीमंत आहेत का का
हो
किती पैसेेतस तुच्याकडे
आह
किती पैसे आहेत तुमच्याकडे असे फमाला पण खेळता
लई खर्च येत नाही असं पण फ्लाईटच तिकीटच सोळाशे रुपये जायचं सोहाशे रुपये याच रायाच हजार रुपये झालं पाच हजारात आलो तुम्ही पण जाऊ शकता
तर शेषाधर
होन
प नाहीछट
कोण आहे
पूढ नाही
म शेर शा म्हणाली
काना
आा
काय नाही क
अच
ह अ
एक मिनट चालू अस दे्या
अग का नंत हो ये हो नाही कड मला एकदाडी ते काय ला लक्ष ठेव ह थ मीवन घेतणार माहि ल आता तॅक्स का हा दो दोड माहिती येऊन सांगतह हो सांगाल एवढ मोठ